हॅलो.
हॅलो हॅलो आवाज येत आहे का. हो हो.
हो येतो येतोय.
बोला ताई नमस्कार. हॅलो. हॅलो. हॅलो हो मध्ये आवाज तुमचा कट होतो हो बोला ना का ठेवतोय तुमचा आवाज म
आत्ता येतोय का
हा आता येतोय क्लिअर
अच्छा काही नाही मी म्हंटलं तेच आपल्या दैनंदिन जीवनाविषयी आपण ब
हो बोलू या ना बोला ना दैनंदन दैनंदिन जीवन म्हणजे बघा आपण रोज जगत असलेले जीवन सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज कामे करत असतो ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असतात आपला. आपल्या सवयी, विचार, वागणूक आणि वेळेचे नियोजन, यावर आपल्याशी जीवनाची गुणवत्ता अवलंबून असते. हो की नाही. त्यामुळे, दैनंदिन जीवन शिस्तबद्ध आणि नियोजन बद्ध, असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या दिवसाची सुरवात लवकर उठून, अ करावी. सकाळी लवकर उठलं पाहिजे. उठल्यानंतर स्वच्छता करून, थोडासा व्यायाम, योगासने, किंवा प्राणायाम करावा. यामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजे तवाने राहतात. त्यानंतर पौष्टिक नष्टा का करावा.
नाष्ट्या मध्ये बघा, अस अस जंक फूड वगैरे असं खाल्लं जातं. पण, तुम्ही जर एक फळ खाल्लं, तरी सुद्धा, तुमच्या शरीराला ते खूप उपयुक्त आहे. पौष्टिक नाश्ता करावा. दिवसाची सुरुवात छान होते. आणि विद्यार्थ्यांनी नियमित, अभ्यासासाठी वेळ दिला पाहिजे. व त्यांनी पौष्टिकार घेतला, पाहिजे. आवाज मध्येच कट झाला. बोल, ब मी बसलं बोलत ईकडच.
मला, मला, तुमच तुमचा आवाज येतोय मला. हम्म. पण माझा आवाज का कट होतोय? माझा येतोय ना तुम्हाला?
आत्ता आला मला. मध्ये पूर्ण. हो आत्ताशी आला मला. मध्ये कट झाला होता.
नाही नाही आपलं रेकॉर्डिंग ते, मला कार्या ऍपच काहीतरी ना, म्हणजे काहीतरी मेसेज आला होता मला. म मी फक्त तिथे ओकेचा केला.
अच्छा, तेच म्हटलं म फोन चालू तयार त बोलत राहाय असं.
नाही नाही. बोलते मी. आता आपण, हे तुम्ही एवढं सांगितलं की, बाबा नाश्ता वगैरे करायच. पण काही लोकांचं ईत क धावपळीचं जीवनेना की, त्यांना नाश्ता करायला सुद्धा वे भेटत नाही. म्हणजे हा दैनंदिन जीवना भाग एकदम धावपळीचा भाग झाला अस. सकाळी उठायचं घाईघाईमध्ये आणि पटकन जॉबला जायचं. तिकून यायचं, सहा वाजता, आणि परत घराच्या कामाला लागायचं. म्हणजे प्रत्येक महिला पण तशच झाल्यात. आणि महिलांचं पण बघा ना सकाळी लवकर उठायचं. मुलांना तयार करायचं. त्याना शाळेत पाठवायचं. त्यांच टिफिन. त्यांचं सगळं करायचं. पुन्हा त्यांना शाळेत शाळेतून येईपर्यंत, घरातले काम आवरायचे. परत त्यांना ट्युशन ला पाठवायच. म्हणजे, आजकाल स्वतःसाठी वेळ काढायलाच, वेळ मिळच मिळत नाही. ह पूर्ण हा दैनंदिन जीवनात. एवढं धाव पळीचं जीवन झालय. पूर्वी असं काही नव्हतंच ना एवढं. आणि म्हणजे परत मुलं शाळेतून आले की, परत त्यांचा अभ्यास घ्यायचा. ह अम् हो, म्हणजे अ जे काही आपण म्हणतो, नाश्ता करायला सुद्धा महिला वेळ राहत नाही.
हो ना, कारण कामेच इतकीे असतात. एवढी कामे असतात की, त्या कामांमुळे त्यांना स्वतःकडे लक्ष देणच जमत नाही.
आणि त्यामुळे ना. प्र आता काही नाही त काही. आजार वाढायला लागले. आता बघा आपल्या आजी एवढ्या साठ पासष्ट वयाच्याये, तरी त्यांना त्यांचं फार कमी दुखत. पण आपलं थोडसी बी काही झालं की लगेच आपल्या हाडं दुखायला लागत लगेच अ पणा येतो आपण जास्त काम, जास्त काम केले का ह
बरोबर कारण आपण पौष्टिक आहार घेत नाही ना.
घेतच नाही आणि जो पण आहे तो पण भेसळ आहे.
दिसळयुक्तच अन्न खात आहे आपण पूर्वीच्या काळी म्हणजे एकदम शुद्ध ताजी हवा चांगलं वातावरण होतं प्रदूषण देत होत.
हो. आपल्याला थोडंही गरम व्हायला लागलं का आपण लगेच फॅन लावतो. पूर्वी असं काही नव्हतच ना ते मोकळे हवेत जाऊन बसायचे. म्हणजे आपण असं मला असं वाटतं की आपण चांगलं आयुष्य जगतच नाहीये. आपण जे पण जगतोय ते ते पण फक्त एक चाललं चालय असं म्हणून जगतोय बस बाकी
चाललं म्हणून चाललय बरोबर हो धावपळीच्या जीवनात म्हजे फक्त कामे पूर्ण करण्याचा ध्येय आहे.
हो आजचं काम संपलं म्हणजे आजचा दिवस संपला असं आहे ते. प्रत्येकाने
पण अ चां हे आरोग्य चांगलं आरोग्य राहण्यासाठी प्रत्येकाने पौष्टिक आहार, कडधान्य फळे, भाजीपाला यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश हा रोजच्या रोज केलाच पाहिजे.
हो. त्यामुळे आपलं आरोग्य पण चांगलं राहील हम्म सकाळी लवक लवकर उठलं पाहिजे, रात्री लवकर झोपलं पाहिजे. मोबाईलमुळे तर रात्री नाही किंवा बारा, बारा वाजेपर्यंत झोपत नाही. त्यात आपण का असो ना असंय दुपारी थोडीशी झोप घेतली पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीरावरती काही नाही तर काहीप त्याचा दुरुपयोग होतोय. त्यामध्ये टी, व्ही झाली मग म्हणजे ते दैनंदिन आयुष्य आपलं सगळं खराब करून टाकलंय या सगळ्या गोष्टींनी. आणि त्यामुळे आपल्याला वाईट सवय पण लागल आहेत बऱ्याच अशा.
आपल्याला म्हणजे झोप येते ती डोळ्यावर पण आपल्याला तो मोबाईल खूप महत्त्वाचा वाटतो तेव्हा.
हो हो हो हो. त्याच्यामुळे बरेच बोलणे पण खाल्ले जात आपण मोबाईल आपण काही खाली आपण लहान मुलांना ओरडतो पण आपल्याला कोणी ओरडायला नाही असं हा.
आणि म्हणजे अ आपल्या निरोगी शरीर राहण्यासाठी आपल्याला सात ते आठ तासाची ही झोप कंपल्याची ही झालीच पाहिजे.
हो. सात ते आठ तासाची झोप पाहिजेच आपल्याला. पण ती पण होत नाही आपल्याकडून रात्री बाराला झोपल्यानंतर तर सकाळी जर आपण पाच ला म्हटलं किंवा साडेपाच ला म्हंटलं तर नाही होती साडे ते आठ तासाची झोप. ह त्यामुळे मग हम्म त्यामुळे पूर्ण दिवस असा कधी, कधी चिडचिडमध्ये जातो.
तेच आपलं त्याच कारणच ते आहे ना आपण पौष्टिक आहार घेत नाही त्यानंतर तर आपल्यात प्रतिकार शक्ती तेवढी कमी असते ना आपल्या म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपली वाढत असते आणि काम नवीन काम काही करण्याचा अस जोश नसतो आपल्याला
हो आणि वेळेवरती जेवण नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टी सकाळी तुमचा नऊच्या आधी नाश्ता झालाच पाहिजे सायंकाळी तुमचं सात वाजेच्या आधी जेवण झालंच पाहिजे पण आपण म्हणजे कुठलीच गोष्ट वेळेवर होत नाही आपल्याकडून दैनंदिन जीवन म्हणजे कसं सकाळी तुम्ही लवकर उठून तुमचे सगळे काही कामं आटपून त्यानंतर तुम्ही सकाळी नऊच्या आधी तुम्ही नाश्ता करा बारा वाजेच्या आधी तुम्ही जेवण करा पुन्हा चार वाजता तुम्ही थोड पार काय तरी खा नंतर परत सात च्या आधी तुम्ही तम्ही जेवण करा आणि नऊ वाजेच च्या आधी तुम्ही झोपा हे झाला दैनंदिन जीवनाचा पाठ पण आज काण सगळं असं विस्कळीत झालेलं आहे आपण नऊ वाजता जेवण करतो पाहिजे तेव्हा आपल्याला वाटलं बोर होतंय तेव्हा आपण चहा पितो पाहिजे ते आप - आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण खात असतो याच्याने कुठतरी आपल्या बॉडीवरती वेगळा परिणाम होतो
आणि शरीराची हालचाल कितकी पाहिजे तितकी आपण करत नाही बस जेवण झाल्यावर थोडं का होईना शत पावली हो केलीच पाहिजे नियमित थोडंफार चाललंच पाहिजे थोडं धावलं पाहिजे.
हो. सकाळी तुम्ही उठून व्यायाम हा केलाच पाहिजे पण व्यायामालाच वेळ मिळत नाही. अइ खरंचय मला तर स्वतःला तर मिळत नाही व्यायामाला वेळ असं.
सकाळी उठल्यापासून जी कामे चालू होतात ती रात्री सं म्हणजे.
सम हा.
पतच नाय
संपतच नाही ते आणि झोपल्यानंतर पण ते डोक्यात विचार असतो की उद्या काय करायचं आपल्याला उद्या काय सक - काळी सकाळी उठल्यानंतर कास भाजी करायचीय असं.
जेव्हा आपल्याकडे हो पण जेव्हा आपल्याला म्हणजे आपले व्यायाम करण्याचा जो वेळ असतो त्या वेळ आपण आपण व्यायाम करत नाही आणि नंतर आपले शरीर आपल्याला एक एक चेतावणी देतात तेव्हा आपण पैसे घालून व्यायाम करतात
हो तेव्हा डॉक्टर सांगता की तुम्ही चालायला जा तेव्हा आपण चालायला जातो.
जिम लावतो हे करतो ते करतो पण जेव्हा वेळ असतो तेव्हा आपण दुर्लक्ष करतो
तेव्हा दुर्लक्ष करतो. म्हणजे आपण दुर्लक्ष आपल्याला भरपूर वाटतं पण आपली परिस्थिती तिकडे दुर्लक्ष करायला लावते ते आजकालच्या परिस्थितीनुसार प्रत्येक माणूस. पैशांकडे पळतोय त्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतय.
बरोबर आजच्या दय नंदीन जीवनात पैसाच सर्वात महत्वाचा आहे जर पैसाच नाही तर माणसाला किंमतच दे -
किंमतच नाही देत म्हणजे समोरचा व्यक्ती सुद्धा ओळखत नाही. जर पैसा नसेल तर आयुष्यात आयुष्य असं झालंचय हा.
प्रत्येक गोष्टीसाठी बघा आपल्याला म्हणजे प्रत्येक पैसा झाला संपत्ती झाली. आपल्या शरीरासाठी जे काही अन्न घटक आहेत ते मिळवण्यासाठी सुद्धा. आपल्याला या पैशांची गरज भासतेच. त्यासाठी माणूस पैशाचाच मागे पळणाराय
हो ते तर आहेच पण त्यामुळे आपण कुठेतरी आपल्या स्वतःचं नुकसान पण करून घेतोय असं पण वाटत. त मला. मुंबई सारख्या भागात तर खूप अजून त्याचे परिणाम दिसतय मला. ती लोक स्वतःसाठी जगतच नाहीये.
दोन तास सुद्धा झोपत नसतील तेथ.
हो स्वतःसाठी जगतच नाही ते मी मागे दोन वर्ष होती ना तिथे. हम. त्यावेेळेस बघितलं खूप स्वतःसाठी जगतच नाही ती लोक डायरेक्ट.
लॅपटॉप घेतला लोकल पकडले की चाल जॉबला लॅपटॉप घेतला लोकल. वाडलं का चाललंय जेऊकला.
त्या लोकलमध्येध्ये पण बसायला जागा नाही.
किती इकड तिकडे ढकलतात ते. बापरे!
हो. खूप खूप खूप त्रास आहे तिथे तर मुंबई सारख्या भागात तरी लोक तिथे जगण्यासाठी. पैशासाठी तिथे काम करावंच लागतंय त्यांना.
बरोबर त्यां त्यांचा नाईलाज आहे ना.
हो. ठीक आहे चला मी करते तुम्हाला.
चाल हो होत आहे धन्यवाद.
हो